हॅलो
हॅलो
हा बोल की
काय करलायस?
रीलस
कामं नाहीत काय तुला दुसरी काय? हं
आता काय करू सांग सुट्ट्या पडल्यात.
हम्
त्यालाचं काय
मग काल तरफला का आला नाहीस तू?
आरे गेलतो भाई शान्यां त्यामुळे यायला जमले नाही.
आ तू
अरे काय तू का काय तू काम होतं महत्वाचे
अस असते होय
होय काय करायचे
असं करतात काय सांग आम्ही वाडावाग लावलोय आणि तू
काय मग काय क्रिकेट खेळला काय फुटबॉल?
फुटबॉल
फुटबॉल तुज्यासारखा माणूस फूडबॉल खेळतंय
कधी तरी कधी तरी का होईना खेळतोय की
तेचं म्हणलो रे
मग
फुटबॉल कसं खेळू शकतोस तू-
पायाने.
बरं गेम खेळणार आहेस काय?
कधी आता.
हा
खेळायचे म्हणतोय
खेळूया की.
हा मध्ये माझ्यासाठी ते डाऊनलोड मरायला पाहिजे, मग ते खेळायचे म्हणालास तर.
डाउनलोड करून ठेव.
खेळूया की.
डाउनलोड कर सेटिंग लाव तेव्हा पासून- हा कर ते झालं की सगळं सांग मग.
हम्म
तुझी आयडी आहे माझ्या कडे.
हा माझ्याकडे पण हाय तुझी पण आहे माझ्या कडे, खेळलोय की आपण-
काय नवीन अकाऊंट काढणार नाहीस नव.
हे नाही नाही गुगल ला अकाउंट काढले तेच वापरतोय. तेच सारख दरवेळी. झाले की एक वर्षहून गेलं.
वर्षून जुन्या मेंबर नाही असं वाटतं.
ते आधीच्या आयड्या गेल्या माझ्या सगळ्या.
किती? विचाराले, सगळ्यात पहिली गेम केव्हा खेळाल्यास
सगळ्यात पहिली गेम बघ मी कधी खेळलो असन. साहवी वगैरे खेळलो.
हम्म ते किती वर्ष आधी.
तरी बघ किती. वीस ला लॉकडाउन पडलं. तेच्या आधी ऐकुनीस च्या दरम्यान कधी तरी,
आपले सातवीत लॉकडाऊन पडलं रे
हा तेच की मग दोन हजार वीस ला असं वाटतं.
हा
एकोणीस का वीस कधी तरी,
बरं
हा मग तेच्या आधी पासन खेळत होतो.
हा माझ्याकडे म्हणलांस तर मी माझ्याकडे जुना फोन होता, अशोक-
हा
तेव्हा मी डाउनलोड केलंती लॉकडाऊनच्या एक वर्षा आधी.
हा
तुझ्यावर केले असल
हम् हा मी पण त्यावेेळीच खेळत होतो, ज्यावेळी आलेली त्यावेळीं. वर्ष, दीड वर्ष, काहीतरी झालं असंल युन आणि म मी खेळत होतो.
त्यावेळी बघ कमीत कमी बघायला गेलं कणी
हम्म
तर ते तीन गेम ओपन केलीस कनी ते डाव लागायचा, त्यानंतर तुला तीन कॅरेक्टर मिळायचे
हां.
अर त्या तिनि ऍडम आणि आणि त
हा ॲडम होता, हा ॲडम तर हो ताच. सगळ्यांनाच मिळायचं की ॲडम.
हां, ते त्या तीन पिकी एक सिलेक्ट करायच असायचं.
हम्म.
त्याय ते पसन ग त्यावेळी त माग त्यानंतर लय गेम बदलली, आ आता काय सिलेक्ट बिलेक्ट करायचा ऑप्शनच नसतोय.
हो.
आता डायरेक्ट के कॅरॅक्टर मिळतंय.
सगळीच मिळतय आता जवळ जवळ, त्यावेळी पर्याय य हे करायला लागायचीत ना, ते घ्यायला लागायचं कॅरेक्टर.
हा, त्यावेळी मी एकदा गेम खेळली, ती आयडी माझी निघाली गेस्ट वर
हा, मी पण, अरे मी भरपूर वेळ माझ्या अंगात मस्तीय, घ्यायची गेस्ट लॉग इन करायच खेळत बसायचं बरेच दिवस हे करायच, असं करत हुतो
आणि ते कसं ते गेस्टला केलं की राहायची पण ते गेस्टला. दर वेळी ती यायची, पण एकदा कसं फोन रिसेट केला की घ्या
गेली, हां. पण त्यावेळी माझ्या लक्षात, पासवर्ड विसवर्ड लक्षात राहायचा नाही रे.
हा हा, त्यानंतर म्हणलास तर मी, आयडी केली
हम्म.
आयडी बनवली मी त्यानंतर एक, जी की जि मेल ला होती, पण ते जि मेलच आठवना मला आता.
अवघड आहेस.
कुठली हुती काय माहीत?
मी त्यासाठीच कने असं गेस्ट ला पासवर्ड बिस्वर्ड लक्षात राहीत नाही म्हणुन मग त्यापेक्षा गुगलला लॉग इन करूया म्हटलं. मग काय जीमेल आयडी काय विसरत नाही म्हणलं, त्यामुळं एकदा लॉग इन करून ठेवल्या, गेम घेतली की परत मारायचं लॉग इन झालं. काय वेळ लागत नाही, काय नाही.
आणि काय.
ते मध्ये, नाारुट्याचा अपडेट आलेला बघ,
हां.
त्यावेळी मी डिलीट मारलेली गेम.
हा हा.
तो अपडेट काय आवडला नव्हता, खेळता पण ईना तो. मग त्यावेळी मी डिलेट मारलेली गेम मस्त मधे, मग आता मध्ये घेतलेली. परत, आणि परत डिलीट मारली.
हा हा, ते नाही जे एनिमेशन लिवालतो सोड, नंतर म लॉकडाऊन आम्ही, काय हिज पण असायचं रे पत्ते, व्यापार, चेस,
हां, ते होतंच सोड.
पत्ते येत्यात तुला?
पत्ते येत्यात की
काय काय खेळतीस
पत्त्या हायत बग अ रम्मी खेळतोय आणि आणि काय ते आपलं काय साधे राजा भिकारी वगैरे असे काय ते साधे गेम आणि काहीतरी होता असते तो हम्म ते जोड्या लावायचं असत्यात बघ तेजा ते एक येत तर ते काहीतरी असतय कसं असतय ते आता आठवना मला
बर
हम्म
बर ते आणि व्यापार खेळतीस का
हा व्यापार पण खेळते की
ह
व्यापार बिपार नाही खेळत सगळीच खेळत
हम्म व्यापार पण भारी खेळ होता त्यात जरा डोकं लावा लागायचं
बारक्याचा आमच्या घरात बारक्या भावाचा हाय व्यापार आत्त्या आत्त्याच्याइकडं कधी इकडं आलो कि ती अस ते खेळत मग मला पण खेळ म्हणते त्याबर खेळत बसायचं उगीचच
बर
व्यापार आहे त्यातच सापशिडी आहे त्येज्यावरच लुडो आहे
हा हा हा हा ते एकत्र असते सगळं माहिती ते माझ्या भावाकडं पण
हा
बर आणि काय
आणि काय कॅरम खेळला तर
कॅरम होय कॅरमला काय खरं चौघं असल्यावरच मज्जा इत्या सोड
ते हाय नाहीतरी खरं दोघांच्यात पण हे लावता येतंय खरं ते सर्कलवाला डाव
आम्ही म्हणलास तर का नाही पत्त्यामध्ये आम्ही ते आणि सगळ्यात जास्त डाव खेळलो ते सत्या बदाम
हा
काय असतंय माहिते
नाय सांग
कसं असतय तर आपल्या चार लाईन्या असत्यात एक्यापासनं राजापर्यंत त समज तू मी आणि आपला आणि एक मित्र खेळालोय कोणतर तिघे जणं अशी त्यात कमीत कमी समज एका हेला चौघं तरी खेळू शकत्यात समज आमी की नाही कमीत कमी दहा ते पंधरा जणं खेळायचो
हम्म
आणि तीन कॅट
हा
मिक्स करायचं आणि त्यात कसं हा तीन कॅट आणि प्रत्येकाला ठरावीक पत्त्या वाटायचे आणि राहिल्याला पट्टी मधी ठेवायची मग त्यात कसा विषय असतोय की पहिल्यांदा जिच्याकडं सात सात बदाम आहे
हा
तेनं त्यो लावायचा
बरं!
आणि मग तू आता समज माया नंतर तू खेळणार आहेस, आणि त्याड सात, आठ त्यां बदाम आहे.
हा!
तर तो आठ्या बदाम लावणार, त्यानंतर अनेक जनं खेळणार, खरं त्याकड पानच नाये.
हा!
त्याकड सत्या आहे तर त्यांन सत्या लावायचा, असं नाय असं करतं करतं कं नी! आता तीन कॅडमध्ये टोटल किती सत्ते झाले?
तीन कॅट मध्ये तीन ब्यां म्हणजे सगळ्या, सगळ्याचे मिळून हे.
हा बारा लाईनी होत्यात.
बारा होताता हा.
म त्या बारा लाईनी सिकवेनुसार पूर्ण करायच्या म्हणजे सात. पसनं सहापसनं इक्क्या पर्यंनं लावायचं.
हा!
खाली आठ पसन राजा पर्यंनं लावायचं.
हा!
आणि जेऊळ आता समज, तसं तस सगळं करायच असतेय आता मग ते तू पाणी? ट टून पण ठेऊ शकतेस, म्हणजे काय आता समज सात त्यां इस्पीका आहे.
हां!
भेड पान हे तू लावालीस, लावालीस, लावालीस, आणि सत्याइस्पिकं अजून ठेवलास. आणि ते सगळ्यात शेवटला लावलास आणि तू सुटलसं. तर सगळ्यांनी स्वतःची पानं जवळ ठेवायची आहेत, आणि ती पानं मोजायची आहेत आता. समज त्यात आता धुर्री, तिरी, राजा आणि राणी.
हा!
त राजाच पॉइंट किती हे तेरा. राणीचं पॉइंट बारा दुरीच दोन आणि समज चौक्याच चार अशा सगळ्याची कॅलक्युलेशन करायची.
हा!
आणि ते एका कागदावर लीहायचं आणि आता तुम्ही बास करण्यासाठी तयाची सगळ्याची कॅलकुलेशन कराची टोटल डावाची. जिचं सगळ्यात कमीये.
हा तेची.
केलं अन जेचं सगळ्यात जास्त आहे.
हूं!
ते हारले. असा डाव होता, म आता तू सत्यावून टटवून ठेऊ शकतेस.
हा!
लावला नाहीस तर त तीन जिंच्या कड पानं आहेत त्या लाईनी तील. ती ये कधी सुटूचं शकणार नाहीतरे.
हा!
नाही तर समज तिकडं सत्या लावला आहे, पण तिकडं आठ्ठी लावला आठ्ठी हे. ठेवा आणि तवर बाकीचा लावला स तर ती आठी जे. खाली जे दीन चार पान आहेत ती राहत्यात त्यांच्याकडं.
होय!
असं असतेय पण कसं जर तुझ्याकडे समज काय पान नाय. आणि तू आठी ठेवलासं तर ते पानं टाकायला लागते ना आणि तू म्हणला ते ठेवतो आणि पाणी ओडतो असं चालत नाही? अरे मिळू दे जसे आपण पान घेतो यानी
हा
ते एकच पान ओढते आपण नसलं तर तसं नसतं. ते त्या जवळ त्या लाईनीमध्ये आता समज दोन लाईनी लावल्या येत त्या दोन लाईनीमध्ये फिट होणारी पान बसत नाही तोवर ते तू गट्टा ओढतच राहायचस.
अह
असं असतय तेे
अस व्हय
हा
ते आमच्या हॉस्टेलवर एक काहीतरी खेळत असत्यात मेंढीकोट काहीतरी म्हणतात ते
अरे मेंढीकोट पण भारी खेळ आहे.
मागितले म्हणजे बघून कळालं मला जरा जरा ते आ नाही किती पण त्याने घेतात ती सहाजण आडजण घेतात मस्त
तर जोड्या लावाव्या लागत्यात.
कॅटल कॅट करस कॅट कसे दोन आहेत रे मग म्हणजे भरपूर जण खळेतात ते
हा तेच म्हणजे समज दोघं आहेत.
हा
दोन दोनच्या जोड्या लागता रे ती सहा जण बसलीस तर तीन तीनच्या जोड्या चार जण बसली आठ जण बसली तर चार चारच्या जोड्या म्हणजे चार जणांची एक जोडी मग त्यात कस असतय दशी असते ती मेंढी असतेया. आणि तिला का घ्यायच असते समज आता ज्याच सगळ्यात मोठ पान त्याची ती मेंढी असतेया नाहीतर त्या पान सगळ्यात मोठं पान कुठला एक्का असतोय.
एक्का किंवा दशीच्या वरचं काय असं चालतय तर त्या त्यावेळी टाकलेलं तसं ना
हा नॉर्मल पानमध्ये सगळ्यात मोठा एक्का आसतोय एक्क्याच्यावर असते ती हुकूम असते जो की एकक्याला पण मारू शकते.
हम्म
त्याचा तो खेळ असते मग जेवढं जे कोण हात घेईल आणि मेंढ्या घेईल ते जिकते आणि जे समज चारी मेंढ्या एका टीमकडनं झाल्या
हम्म
तर ते त्याचं असतेय म्हणजे कोट चढतोय. काय मग त्यो कोट फेडायचा पण असतोय.
हा
असा पण विषय असतोय.
तिथ खेळत असलेल्या असत्यात रात्री एक एक दीड दीड दोन दोन पर्यंत
भारीये. तर मजा येते त्या गेमला पण कारण धप्पा येते ना कारण एक एकेदा तर सुरुवातीला एक्का जरी टाकलास तरी एक्याला हुकमान मारत्यात कारण पाणच नसतेय.
होय.
पत्ते खेळायला खरं पानं चांगलं पाहिजेत बघा, पानं चुरघळेली असली की मजा येत नाही!
हम्म! पान ओळखत्यात ना! !
हा! ! बर! बर! ठीक आहे, तुला फोन करतो थांबहा पाच मिनिटात!
चालत चालतय! !